मालांचं लावलं तुझ्यावर.
हा. वर्षा आता बॅलेन्स संपल्यावर नेट तर नुसतं चालतंय नव य?
हूं. पासपोर्टला चालतंय.
हम्.
आ आनंदी कसं कॉल करू?
म्हणजे? आता बुलत्यास न्हवं जवर काय भुलल्यास काय, तवरकल्यास काय?
आता रेगुलर कॉल म्हणालूय मी.
का नडलाय का, पप्पांचा मोबाईल नही.
कार्यावर फोनवर हायस.
हा तेच, अ ह्या करंटच काय म्हटलीस तू?
कारण ते व्हॉट्सअपला बघितलीस का ती. चॅनेल एक हाय बघ, तिथं भी चांगल हायत.
मला वाचायला नको मोबाईल मधल बीबाईल मधलं.
त्यांच्या पिढ्याव विकत मिळलं मग घेऊ?
त्या पण हेज्याचं असणार की. ह्या पण तसेच असणार की. मोबाईल मध्येच असतं. ये नाही बाई.
अरे एकदां काय तर डिवचलं क नई हिज तोंड जर
अगं त्यांना सांग रात्र हुत्या म्हणाव, आईक आईक सांगायला लई रात्र हूत्या म्हणून सांग त्यांना.
वा! काय कारण सांगत्यास तु मला.
ए गप सांग आणि आणि हु मोकळी.
होय तुझ्या बाजून बोलून तीच चुकीचं झालं माझ जरात बाजून बोललं
तुला त्यावर लांबड कशाला लावत्यास अभ्यास त्याचा विषय असताना
हॅलो
हा
हॅलो,
हा तेच म्हणा लागलोय अभ्यासाचा विषय असताना नकु ती लांबडका लावतस म्हणून.
आगं बई मला ऐकूच ये ना म्हणलं.
हॅलो,
हॅलो.
आवाज ये ना का तुला?
तुला आवाज ना का माझा?
हॅलो,
हॅलो,
आवाज येना का तुला?
तुला ऐकेली नि माझं.
या लागलंय की,
बोल की मग ते हे बघ.
मग आव, काय?
करंट अफेअर्स. त्त
हम्म.
ते पण ब ते विठट्टर बडच आहे ते पण के चालते.
कडई पर होय. हम्म.
त्यात रोज सतय रोज वाचाय ते हम्.
नक्कीच
आ.
इंग्लिश रो काढलो नाही काढ
इंग्लिश नोट्स.
कुणाच्या
सरांच्या.
आठव ना.
पाटवळ.
तुझा आवाज याय लागलाय बस. फीगर खरखर ल्यागत.
बोल.
काय करते असते स्पीकर करते. करते.
तू कानलाच जाव म्हणतेस ग. ते हेडफोन घातल की तस होतय.
होय मग आता कानाला लाऊन बोलाल्यास.
आई.
दहा मिनिट झालाय काय मला दहा मिनट. झा का गरम भाग
काय म्हणलीस.
गरम भाजतय का कोण.
हम्म बाजार आहे की.
थंडीत गरम गरम.
आ.
थंडीत गरम गरम गा आला नती
नाही नाही. थड वाजाल्याका तुला.
हा वाजाय लागले की.
रूम मध्ये गरम आहे त.
तर दुसर काय नाही खला
काय.
श्टर पिटर त्या घरात नाही पडलं त वाजाला
अगंच थंडी आहे का आसमानाच आहे तू इकडेच माल नाही स्वेटर बटर आमच्या घरात नाही आमच्या घरात भिंतीच नाही आमच्या घरात पत्राच नाही कोणी विचारल ये. एंदर पडच हमं
बोला ताई.
बोलाला. हम्म. हॅलो. हॅलो
ते हा हॅलो.
हम्.
ला काही नाहीवते मोबल कामा ओरते आपल्या साईडला त कोरायच ते एक. वर्गाचे आहे सात-आठ जण
हम्म दोघ पण. तीच करत दरद का
का मले इकडच का कारण त्या गणित इकडचंच काय माहित नाही डाव्या साईडच
हम्म.
हा.
आपल्या दोघांच्या मधलं
हा. आणि ते आमच्या गावातल न्हवं.
हम्म नहीत ते गे मला तुझी सीट तु तुज्या उजव्या साइडलाय तुजी टीट माझ्या बाजूलाय तुझी सीट
च डाव्या साईडला
माहिते की मला, खर माझ्या डाव्या साईटला तुझी सीट हाय.
हम्म लगीत लगत लगत
होय तर
त्येनी नुसत वरती
काय?
कुमार तेनी आय ए एस चा कर नाय गं
उ तुज्या उजव्या साईटचा
डावा, हा माझ्या उजव्या साईड
पेपर खुळं खुळ त्यो टोपी घातला आणि त्याच्या वरती टोप, अ माझ्या फु अ आपण उ चाललेल बघ यालतो बग हिकडं, तिकडं उतरालतो पाऊस यालता. त्येज्या अगोदर काय केला सा ठोपी घातला आणि त्याच्यावर ते त्यो राहतत हुता आणि पाऊस लागला म्हणून पेपर वर धरल होयल शान नई देवा
आय
टूपी घातलाय आणि त्येज्या वरती धरलाय पेपर आय मर दहा म्हण
करत्यात
आ?
नुसत पुस्तक वाचत्यात वरचे मोबाईल बघत नाहीत ते
हम्म. टॅब हाय की ते पोरंग्याकडं.
ते माझ्या डाव्या साईड
हम्म.
लॅपटॉप आहे ते बारकस.
लॅपटॉप अस टॅब असतोय त्यो लॅपटॉपगत दिसतंय ती.
होय काय?
हम्म
काय त्यांचं कोण तर काय तर
काय, काय?
त्यांच कोणतरी काहीतरी केले असतंय म्हण ते मला एवढंच ऐकू आलं कोणत काहीतरी त्यांच घेऊन गेलंय वाटत गं.
हा.
मला संध्याकाळी काम
संध्याकाळी
चेक करूया कॅमेरा असं म्हणालते.
हा, हा, हा.
सारखं कोण ना कोणतं येतंच असत्यात.
स्टील असतात का काय तिथं हायत
कुठं हाईत काय माहित कन्नड कर्नाटक तर कन्नडच सगळ म्हणजे अभ्यासाच वात
ते हाय आणि हे ग राहायला हायत का काय तिथं तेनी?
चोवीस तास लायब्ररी लागत का काय कळना. अठरा, अठरा तास अभ्यास करतात वाटत तेनी. होय नई?
होयच की
रात्री कस गेलतात?
अं? ती हातरून बिथरून तिथंच असतंय आणि आ
जास्त झोपायला अजुन
काय?
झोपायला आणून द्यायलायं.
हम्म. तुला माहितीये गप
अरे झोपतोय काय तिथं
हम हम हम हम.
् ठीक आपण हातधरतय क ते होय हु हु हु.
हम्म.
पण किती मिनिट झालेत बघूया? नऊ नऊ किती मिनट झालेत ग?
कट कर दहा मिनिट झाल्यात.